हो, हा. हॅलो हॅलो, नमस्कार कसे आहेत?
नमस्कार ताई मी छान आहे. तू कशी आहेस?
मी पण छान आहे. खूप दि दिवसांनी आपली बोलणी होती आहे.
हो ना. कामात एवढी व्यस्त होते, की वेळच मिळता नाही.
हम्म तू संध्या काय करता आहेस? हॅलो तू, संध्या हॅलो.
हा हो ताई हो ताई.
हा हा हॅलो. तू संध्या काय करता आहेस?
हो ताई मी बघता की घराची काम, मुलांचा अभ्यास आणि थोडे ऑनलाइन काम करते आहे.
वा ऑनलाइन काम म्हणजे काय कार्य?
अ डेटा एंट्री आणि काही कस्टमर सपोर्टचं काम आहे.
हा ओ हो हो हो. अ सकाळची सुरुवात कशी होतं तुझी?
मी सहा वाज मी सहा वाजत उठते. चहा बनवते, नाश्ता तयार करता. मग मुल्यांना शाळेसाठी तयार करता. तुमची कशी होते?
अ अगदी मद्यासारखचं मग थोडावेळणी शांत
हो पण घरातली काम कधी संपत नाहीत.
अगदी बरोबर स्वयंपाक करायला, तुला काय आवडतं?
मला पोहे, उपमा, पुरणपोळी आणि मिसल बनावयला आवड ते.
वा पुरणपोळी तर माझी आवडती आहे.
तुला काय करायला आवडतं?
मला भाजी, पुलाव आणि शिरा करायला खूप आवडतं.
छान आहे. कधीतरी आपण एक एक मेकांके जाऊन जेवण करुआचा.
हा, नक्की खूप मजा आहेल.
तू मोकळ्या वेळेत काय करता आहे, ताई?
मला पुस्तके वाचायला आणि संगीत ऐकायला आवडत.
मला पण जुनी मराठी गाणी खूप आवडतात.
हल्ली, आरोग्याकडे लक्ष देते का?
हो, दररोज थोडा चालायला जाते.
हम्म, मी योगा करायला प्रस प्रयास करता आहे.
खूप छान, शरीर आणि मन दोनही निरोगी राहात.
हल्ली, पाऊस खूप पडतोय.
हो ना, म्हणून बाहेर पडताना छत्री ध्यावीच लागते.
बाजारात घावपळ अ अजले आहे.
होत आहे, तर तुम्ही दरवर्षी सणासाठी खास काय खरेदी करता आहेस?
हो मी, अ सहसा नवीन साडी घेत अ, मुलासाठी कपडे, आणि घरासाठी थोडी सजावटीची सामग्री घेत आहे.
मी या वर्षी विचार करता आहे. की जास्त खरच ना करतां जरूयेच्या गोष्टीच घ्यात.
हो आजं हो-हो, आजकाल बचत करण खूप महत्त्वाचं झाला आहे.
हो ना ताई, तू खरेदी ऑनलाईन करता की बाजारात जाऊन?
दोनो करता. ऑनलाईन सवलत आहे. पण बाजारात जाऊन वस्तू पाहून अ घेण्या घेण्याची मजा वेगळीच
खरंच आहे. मला तर स्थानिक दुकानांतून घेण जास्त आवडत.
अ, त्यामुळे स्थानिक व्यापऱनाही आधार मीळतो.
हो ना ताई, तू काही नवीन छंद शरू केला आहेस का
हो मी झांड, अ मी झाड लावायला सरू केलं.
घरासमोर खूप कुंडला कर ठेवले आहेत, तो तुम्ही खूप झाड ला लावलात.
हा का, मला पण, अ बागकाम ची आवडता आहे.
सकाली झाडना पाणी घाला तर मन अगदी प्रसन्न होते ना ताई.
खर होवे, खर आहे. दि अ अ सिंगरता वेल ढालवाला कि ताणी ओछो होतो.
तू मला ना मोबाईल किती वेल वापरायला देते?
खूप नाही. अभ्यास झाल्यावर थोडं वेला पुरता आहे.
अगदी योग्यता आहे. बार खेलीण ही तवळेच जरूर आहे मुलाने
हो आपल्या अ लहानपणी आपण दिवसभर मैदान तर खेल्याचो
आता तर बहुतेक मुलं मोबाईलवरचंचं रमतात कारुण ज जात नको.
हो हो मुलीइन पालकाने लक्ष अ दिल पाहिजे.
तुला कोणा ना अ मी काय म्हणतो ताई अ तुला तुला कोणाला ऋतू जास्त आवडतो?
माला पावसाळा खूप आवडतो. गरमागरम भजी आणि चहा अ महनचे हवा
हो ताई मला ली तसचं वाटते.
आणि अ हिवयत संगल अलियादायक वातावरण खूप छान असतंय.
उन्हाळा मात्र थोडा त्रासदायक असतो. अ पण आंबे मडतात म्हणून उन्हाडाही खास वाट तो.
बरोबर बोलालीस.
हो ता अ इ नमस्कार.
नमस्कार.